हॅलो. हा बोल. येतो आवाज.
हो येतोय ना.
हम्म.
काय म्हणता?
झालं का जेवण झालं? हो. आमच आवरल सगळ हम्म.
हम्म. आज बटाट्याची भाजी.
हम्म. मग त तुझी मज्जा होती. तुझ आवडतं होत.
नाही ना काय एवढं बघितलं वाटत. इथे म्हणजे तसे नाही आहे प्रॉपर बघ बई एकदा
हां
अ
मग काय हम्म
काय नाही तुम्ही काय केलं जेवणं?
आम्ही आम्ही गुरपूर केलं आम्ही वरण भात. वाटण्याची हरबऱ्याची ऊसळ, चपाती, शिरा. खमंग हा असंच.
असंच
हां
हम्म हम्म चांगलं आहे, चांगलं आहे.
हां हां
आमच्याकडेच मग स्पेशल मग वरण भात बनवतात मग कधी कधी पुरण विऊन जातं.
हम्म हम्म
आणि खरं
हम ते तर आहे म्हणा स्पेशल असल्यावरच करतात तसं आहे तेवढं सगळं काय म्हणता, बाकी काय नाही बाकी सगळं ठीक आहे.
हम्म
हम्म
हम्म
तुमच्याकडे काय चालु आहे.
आमच्याकडे काय नाही, पाऊस आता नाहीय तसा पाऊस थांबलेला तसा.
हां हां
मग आता शांतता आहे सध्या.
हा आता आला शाळेतनं शाळेतनं आला झोप- ला आता ऑफीस क्लासला गेला आता तो यायच्या -
तो आल्यावर
नाही त्याला थोडं बरं वाटत नव्हतं ना म्हणून झोपून गेला होता.
असं होय म्हटलं का रेग्युलर झोपतो दुपारी.
साडे अकराला आला होता ना, मग एक वाजेपर्यंत झोपला.
तीन दिवसापासून बरं नाही त्याला एकदा दवाखान्यात दाखवून या म्हणा.
हा ना नाही गेला वाटत तो काल पप्पा घेऊन गेले होते काल. गोळ्या वगैरे दिल्या त्याला मग आता गोळ्या घेतलानंतर झोपला. उठला आता वापस क्लासला गेला.
हम्म क्लास कोणता आहे, शिकवणी कोणत्या विषयाची लावलेली त्याला?
ते इंग्लिश स्पीकिंगचं.
तेच किती वेळ असतं ते?
ते काय चोवीस तास राहतो म्हणजे चोवीस तासात एक आठ तासासाठी. आठला संध्याकाळी आठ वाजून
आटक ट्वेल्स, म्हणजे नाही रे, म्हणजे पण असं चोवीस तास काही सगळे पोरांणा बसून थोडी ठेवत असते ना ते. चोवीस तासा पैकी काहीतरी लिमिट असेल ना. एक तास शिकवता का. दोन तास. का दीड
नाही नाही तस काही नाही. नाही नाही तस काहीच नाही. बसा तुम्ही पटाल तेवढ्या वेळ बसा.
आणि इतक्या वेळ शिकवणार अवलेबल असतो का तिथ. का काही ऍप बीप त्यांच्याकडे ते लावून
नाही सेपरेट थोडी राहत प्रत्येकाच. कोणी मागे राहत. कोणी पुढे राहत. मग एक टीचर अशी बसलेली राहते. होमवर्क देऊन देते. नाही तर करायला देते. मग ज्याच झाल तो येतो अजून घ्यायला. म ज्याचा टाइम झाला तो जातो.
ग तुमच्याकडे नवीनच अकॅडमी ऐकते आहे इंग्लिश स्पीकिंगची पहिल्यांदा.
हा, नाही त्याचे खूप डार्क आहे त्याचे.
हो का
ह, नाशिकला आहे. जळगावला आहे. अमळनेरला आहे. एरंडोरला पण आहे.
हम्म
हम्म इंग्लिश पण म ते कस आहे माहिती का. हा तिथ कस आहे अकॅडमीच की अकरा चांगल जर शिकल म्हणजे येत राहिल ना इंग्लिश मग ते काय करता आता बारावी येईन तर पुढच्या जे एखादा मुलगा मुलगी रायल ना त्यांना त्या डिपार्टमेंट मध्ये तिथे टीचर म्हणून लावून घेता. पाच सहा हजार रुपये, सात आठ हजार रपये काही तरी महिना देतात. आणि तिथे टीचर म्हणून लावून घेता.
हम्म
म्हणु, ते एवढ त्यांनाही नीट येत नाही. आणि हे पण जाता मग.
हम्म, बर आहे. आणि तुमच्या दिदीच लग्न कस झाल मग, साक्षी दिदीच.
एकदम मस्त.
हो का
हम्म हळद इकडे येरंडोलला.
हळद म्हणतोय. मेहंदी एरंडोलला. हळद पाचोऱ्याला. एक नबर पाचोर्‍याला हॉल बुक केला होता ना त्यांनी.
हा का
ह हडदीला मजा आली लग्ना पेक्षा त भारी. एकदम मस्त हडदीला मजा आली.
हो का
हम्म, नाचायच वगैरे पुढे गार्डन होत ना मोकळ. मग तीथे सर्वेजन नाचतच होते. मस्त मजा आली हळदिला.
चांगल आहे.
ह, आता आता कोणाच लग्न राहिल.
आता काय तुमच्याकडे तुमच्या भावेशच राहील. का त्या बंटी दादा मोठा आहे.
हा बंटी दादाच राहील.
हम्म
मटठी दनंतर मग आपल्याकडे सुध रविच राहीली.
हम्म हम सुगा मावशी.
हा सुधा मवशी
सुधा मावशी मनू दिदी सोबतच्याचेत मागे पुढे उलट मनू माझ्या मिस्त्रान मला अस वाटत मोठे असं सुधाला
मणू दिदी मोठी आहे ना तुझ्या पेक्षा
हम्म ज्याच नशब उठेल त्याच होईल
हा ते तर आहे
हम्
मुली त्यांना भेटून जाईल
हम्म तुम्हाला जास्त कष्ट आहे दादा मुलांना
हम्म
मुलांना जास्त कष्ट आहेत मुलांचे नाही जमतेत लग्न. लग्न नाही मिळ मिळतेत ना मुली त्यामुळे मुलांनी शिका.
हा
संघटित व्हा संघर्ष करा.
ककत
हे लक्षात ठेवा मुलांनी आता
हा
काही नाही व्यवस्थित एज्युकेशन आपलं आपलं शिक्षण सगळं ठीक असलं की काही नाही लागत. हम्म बरोबर येतात हम्म
हम्
आपली बाजू ठीक असल्या म्हण काय आता आपण काही समोरच्या बघत नाही बाबा कुणाला काय अपेक्षा आपल् वाटतं आपल्याकडे हे आहे तर. समोरच्याला दुसरंच पाहिजे असतं.
हा ते तिथं आहे.
एखाद्याला वाटतं माझ्याकडें घर आहे दार काय टेन्शन नाही. समोरच्याला मग मुलगा सुंदर पाहिजे त्याला जॉबच पाहिजे त्याला नोकरीच पाहिजे. असं आणि एखादं वाटतं मी सुंदर आहे दिसायला माझ्याकड जॉब आहे घरदार न क तरी काही नाही असं आणि असं कोणीच कोणीच नाही आपल्या ह्याच्यात.
एका झाडावर एवढे फुलं उगत नाही म्हटलं.
हा सर्व गुण संपन्न असं देव कुणालाच ठेवत नाही प्रत्येकात काही नाही काही कमी उनि असतेच.
कसं हाय
हम हम्
हम्म
हस पण असं पण असत कोणाचं कधी नशीब उठल सांगता येत नाही कोणाचं जमलं तर पंधरा दिवसात पण होऊन जातं तुला अवकाश आहे अजून तू नको टेन्शन घेऊ आता आतापासनच तुझं काय बा तुमच्याकडे शेती हाय तुमच्याकडे वावर आहे पावर आहे
वावर वावर तर आहे पावर
हा ज्यांच्याकडे वावर हाय त्यांच्याकडेच पावर आहे भाऊ आमच्यासारखे आम्ही काय आमच्याकडे शेती ना पोती तुमच्याकडे वावर म्हणजे म्हणतात ना ज्यांच्याकडे वावर त्यांच्याकडे पावर
नाही नाही तसं काहीच नसतं
हम्म तुमच्या बाबांचा गट असेल दादरपूरला परत तुमचं शेत असेल ना गावला पारोळ्याला काही असेल जमीन बिमीन प्लॉट बिट
हा तिथं हाय
तुमच्या तुमच्या नाना सांगता हो आम्हांला आम्ही तर काय पाहिलील आम्ही तर काय हा
हा गिरणी नाही प्लॉट आता मम्मीनी तर सांगितलं एक घेतला आता मागे तरी हां सांगत तिकड कुठं सुत गिरणी कडे इकडं कोर्टाकडे फ्लाॅट हाय इकडे फ्लॉट आहे मग काय तुम्हांला तुम्ही शिकले तरी घर हाय दारं हाय तुमच्याकडं
हा
सुंदरता आहे काळे बेंद्रे बी तुम्ही मग सुंदर नाही तुला असं नाही वाटत का तू सुंदर हाय
वाटायचं काय रेशात हाय तर हाय
मग आहेस ना त सुंदर म्हणून तुम्ही म्हटलं ना तुला सुंदर हाय तू तर वारे बापरे म्हटला मला असं वाटलं तुला शंका आहे का का तुझ्या सुंदर
नाही शंका तर नाहीये
हम्म तसं लकीच थोडं टेन्शन त्यानी लकीला थोडी हाईटचा प्रॉब्लेम हाय लकी तुझ्यापेक्षा थोडा दिसायला विसायला पण काय सांगता पण येत नाही लककीला सुंदर बायको भे त्याला चांगली पण भेटेल लवकर पण भेटेल तसं असतं बरं ते हा तुझ्या काकांचं लय टेन्शन आलं हो घरात उंची कमी कलर असा भेटेल का नाही भेटेल पण तर त्यांच्या सगळ्या भावांपेक्षा त्यांचीच बायको बरी
त्यांच्यापेक्षा उंच पुरे गोरे गोमटे भाऊ त्यांच्यापेक्षा त तुझ्या काकांची बायको भारी लवकर जमून गेलं चोवीसाव्या वर्षात लग्न होऊन गेलं त्यांचं तरी तिश ब तिसी मध्ये लग्न झालं तीस वर्षाचे झाल्यावर बत्तीस वर्षा झाल्यावर आता आता लग्न झालंय जेव्हा आम्हाला दोन पोरी होऊन गेल्या त्यांच्या बरोबरचे भाऊ आणि या माझ्या सासरे रिटायर झाले सोळा मधेन सतरा मध्ये लगेच स् पाईन करून बी टाकलं. घाईाई मधे म्हणजे घाई म्हणजे फक्त लवकर लागले होते बा. भाऊ असाय आपला. तर आड चन येईल बघायला. बघायला सुरुवात त करून देऊ. मिळत नाही मिळत असं. पण त्यांचा लक क लागून गेलान. त्यांना दोन दुसऱ्या तिसऱ्या स्थळातच जमून गेला असं.
हम्म. असंच कुणाचं नशीब काही सांगून नाही होत नाही.
हा तेथ हाये.
हम्म मला पण एवढे स्थळ आले होते. त्यापैकी हे स्थळच सगळ्यात चांगलं होत. उची, वय मी तर तेच पाहिलं होत. उंची, वय बाकीधंदा बी नव्हता, मला जॉब पाहिजे होता. नो नोकरीदार पाहिजे होता. नोकरदार होता.
उंचेेला परफेक्ट होता जास्त्. तुझे मम्मी पप्पा कसे हईटला मागे पुढे. वनिता मावशीन ते बी कशे हाईटला मागे. तस मला नव
काय एक्स एक्सपिरियंस भेटून घेतलेला होता. हा एक्सपिरय्स भेटून गेला होता तम्हाला.
हा माझ्याकडें उदाहरण होते त्यांचे. की नको तेचा म्हणजे नकोय बा असं. सारख्या कमीच असल्या त चालेलच. आपल्या हईटला हईटच. शोभेल असंच पाहिजे.
पहिले तिथं पसंती झाली. नंतर जॉब नोकरदार असल्यामुळे पसंती झाली. आणि तिसरी पसंती की मला कळलं की, आमच्यात एकच वर्षाचा अंतरे. बाकी मुलं आठ नऊ नऊ वर्षाच्या अंतरचे भेटायचे. म्हणजे जन्मतारीख पाहिलं की त्यांचीन माझी जन्मतारीख एच वर्षाच अंतरे. त्याच्यावरून मग चला ठीके. हम्म.
चागल.
हम्म चांगलं झालं.
हो.
चालेल मग, करतो तू, करतो तुम्हाला नंतर मग मी. नाही नाही मला कशाच टेन्शन. हो हो.